हा ब
हां बोल काय करू राहिली.
काही नाही व बसलेली हो आता
सांग कसा केला ता फोन
लावला तसा सहज
हम्म म्हटलं काय चालू ये काय नाय गटाचं विचारायले. हं कय आल
नाही आता नवीन काई नाय. त्या दिवशी मोबाईल नंबर व्हेरीफाय केले तुमचे
हा हा
आता ऑनलाईन फोटो घ्या लागतात आपल्या आधार कार्ड वर मॅच झाले पाहिजे असे ऑनलाईन एक
ह
हो लाईव्ह घ्या लागतात.
ह मग मिटिंग घ्याय लागली.
हो मीटिंग घ्याय लागते ना
काय का
प्रत्येक गटाची घ्या लागते प्रत. प्रत्येक महिलेची घ्या लागते ते दिपाली बाहेर गावी असते ना.
अ ते होते त आतापर्यंत होती बिचारी इथं
हो काय.
हो हो. आतास काल गेली ते काल
हो का ओ तरी काल गेली तर मग शनिवार रविवारी आपलं ऍप चालू नसते ना.
नाही का.
नाई आपल्याला शनिवार रयवारी पाहिजेच नाय त्य
हम्म हम्म हम्म.
एक दीड घंट्यासाठी बोलवून घे जातील ये मीटिंग पुरतं. आपण तिचं लवकर करून घेऊ आणि पाठवून देेऊ तिले
का आता पोरांच्या शाळा लागल्या बाई काय माईत आता
ह तिला म्हणा एखाद एखाद्या घंट्या साठी ये म्हणा दुपारी दुपारी
हा हा सांगा लागेल म
सांजतिनीं
की मिटिंग त्यांणला बोलून घ्या म्हणून
हो.
हा.
हं त प्रत्येक गटात आता असच आहे एक महिलाना ही काय हजर
हाव का.
हम्म आमचे गटातली नई त्या शेला बाई चे गटातली पुण्यात हाय.
हं हम्म.
लयशा लय तीन चार गट इथल्या बा बाहेरगावी यात जाईल.
हाव का म काय म्हणतात तेल तर स्वयंपाक झाला कि नाही?
नाही बाकीच आहे अजून
होव का?
हो
काय त आता झालं चालू हे मी म्हटलं आता पहिले लावा म्हटल फोन.
मला तर लागूनच नाही राहिले बिचारी येऊनच नाही राहिला टास्क आता.
आता झाल चालू नील वाजू नको ना हा
पाच कॉल बाकीयात अजून येऊनच नाही राहिले.
होव का. तीस फोन लावा लागतात ना हो
मग मी पंचवीस लावले पंचवीस लावले.
पंचवीस लागले का तुमचे? हाऊ का.
कुण नाय राहिले कय नाय म्हणजे येऊनच नाय राहिला आता फोनच.
हाव का. हम्म माया त आताच झालं सुरुवात इन मी दोन तीनच तीनच कॉल झाली.
हो काय.
म्हटलं आता करतोय एवढं हे
हम्म
आवाज येऊ राहिला का तुम्हाले
हो येऊन राहिला ना स्पष्ट आवाज येते.
हा विज त्याच्यात आवाज कमी झाला डायरेक्ट आताच्या आता पहिले मस्त आला.
नाही मला येऊन राहिला स्पष्ट आवाज त्याला. हो
शाळेत गेल्या का पोरी?
नाही एक गेली एक आहे.
होव का?
हम्म
कोणती गेली लहानी मोठी?
काहिनी गेली
लाहानी केली मोठी आहे.
हम्म
हो का आता मोठीच शेवटचं वर्ष असशील ना व
झालं ना निघाली ना ती शेवटच्या वर्षात.
होऊ का? मग आता काय म्हणत आता काय करते ती?
आता डिग्री घ्यायची आहे ना तिले
हो ना तर डिग्री घ्यायची आहे काय केल होत हो तिने? हाऊ का? चांगल आहे ना.
हम्म
मग आता कुठं करते ऍडमिशन?
पाहू आता किती अजून रजिस्ट्रेशन अस नाही केलं रजिस्ट्रेशनच नाही केलं अजून.
नाही का?
हा आता रजिस्ट्रेशन केल्यावर पाहू कुठं नंबर लागते त
हाऊ पहिले फॉर्म भरा लागेन ना. पेन कुठं कुठं घ्यायच्या आहेत काय घ्यायच्या आहेत तो त्येची पोरगी आलीश मग शित्रेची घरी
ती आली
हा दोघी सोबतच होत्या ना ह्या
हम्म आता काय माहीत दोघीचा सोबत लागते कि नाही लागत नंबर
नाहीेव आता चांगले मार्ग भेटले असते तर लागते
हो ना आता इले तर आहेत सारखेचात दोघीलेही हा पण कास्टनुसार लागतील ना ते
हाऊ हाऊ
हा तो कास्टनुसार तिले कमी झाले ना याच्यापेक्षा
होउ का
हा
नाही तस तुमच्या कास्टमध्ये‌लवकर लागून जाते ओ
हा आमच्या कास्टमध्ये लवकर लागतात लागते ह तुमच्या कास्टध्ये वेळ लागते तर मग तिले कमी झाले ना ति याच्यापेक्षा जास्त पाहिजे होते ना टक्के हा द दोघीले सारखे जात आरती काकु
होऊन जाते इथ आणि ती लाईनी काय कर राहिली
ते पॉलीस करते हम्म
हम्म
त्ये पोराचं तोया पोराचे झाले असतील शाळा चालू नई
जरी शाळा झाल्या चालू
हम्म
शाळा झाल्या चालू पुस्तक आणन हे आणन दप्तर आणा शाळेचे कपडेया आण हेच चालू आहे द्यायचं
हम्म तेलाचं खर्च आहे
प्रायव्हेट मध्ये खर्च म्हणजे भयानाक हाय
सेंट पॉलल्यात कि सरस्वती मध्ये
शेंडफॉल मध्ये
होऊ काय
पुरयचं असं आहे की सर नवीनच पाहिजे तेच तर पुस्तक जुने घेतले तर कणकण चालू होती करण
हा
जुनीच घेतले म्हणे पुस्तक म्हणे
मग आणले नवीन
तुझा स्पीकर लहान झाला का ओ मला बरोबर आवाज
एक मिनिट पाहून दे मले स्पीकर तर बरोबर हाय व
होव का पहिले आला मोठा आवाज तुमचा मा चिकून काही प्रॉब्लेम असशी न मग
काय मीत ना
हम् तसही माया याचा आवाज कमी येते म्हणा
हम्म आमच्या आधी त्या शीतलचा तर काहीच आवाज नाही येत ना हो त्याला आवाज स्पष्ट येऊ राहायला म्ह त्या शीतल च्यावर फोन लावला की नाही काहीच ऐकू नाही य
अ
ते काय बोलते तेही काहीच समजत नाही
हे तर काहीतरी बोलायला लाग
हो मग आता काहीतरी बोला लागते असंही नाही ना काही ना काही थोडाफार प्रभावी कॉल वाटला पाहिजे आप ह थोडंसं इन्फ््रेक्स पडलं पाहिजे
हो
हम्म ह सांगी आता माझे हे पाच कॉल राहिले ते कधी सुरू होतात काय म
ह चालू करून मला पण लावून दचा एखादा मला सांग जा
चालू करून
हम्म चालू करून पाहिज लाव जा
हो पण आता लागूनच नाही राहिले तर
नाही कोणाला लावायचे कोणाला लावायचं असेल तर सांग जा मी बोलतो त्याही बोलतात मग
बरं बरं स्वयंपाक झाला का त्याला नंबर दिन मी हो काय
काही स्वयंपाक उरला म्हणून तही फोनवर बोलू राहिली त्यासाचत बोलू राहिली मी
हो का
स्वयंपाक करता करता होते का त्या बोलल्या ना आतापर्यंत त्या तिकून आल्या याले गेलते ना ते शेतकरी गटासाठी गेलतेना असते
हो काय
हो ते चार अजजुनी गेल त्या पहि ते हिवरर खेळले
हम्म
तर याच्या सारखी बियाणं
हम्म अनल का मग
कायलीायला कायले पावते आणायला गेल ते त्या
हम्म
अरे पावते आणले साड्या पाहायला गेल त्या साड्या घ्या लागतात म्हणे तो साड्या काही चुली भेटल्या नाही तटी अन मग ते बियाण्याचे पावतय काी भेटलेय न त वाटते
हम्म
त्या तुलो बयानो घ्या लागते ना
हो ते त सकळी पावते ते तीन
तशी काही देत नाहीत ते पावती नाही म्हणतात
ह एक एक पाकिट घेऊन घ्या म्हणा बियाण्याच काई
काय मी तिथं काय करतात तही
हा
काय मी काय करतात तर आता
हम्म
गेल तर त्यांच एक एकच चालू आहे पेरनं दाखवा हे दाखवा सगळं ऑनलाईन दाखवा लागतेले
हो आता त आवरवर पेरूनही घेतले
तेज मुरींना आता सगळ्या जे पेरण्या झाल्या विचारे
हो.
हो ना, आता कोणाले काय काय दाखवतात. ते ऑनलाईन फोटो काढून दाप पाठ
मग काय तर आता त्यासाठी तर बई मी ते हे हे केलं न्हय म्या म्हटलं नाही तरी अपुन ट्रेनिंग नाही घेत. टल नाही तरी आपल्याला काही सर बोलतील न्हईत नही केला बिल तो ट्रेनिंग घेना. ट्रेनिंग घेणारीवरी वर जबरदस्ती हाय ते
हो हो.
ट्रेनिंग म्या घेतलं असतं तर मली जमा करा लागल्या असत्या.
हाव नही ओ त्या काकू कसं माहितय, का एखाद्याशी काकूसारखं वावरहीये अनं त्या त्यात घुसेली हायत ना,
हो.
ते वावराची पूर्ण माहितीय ना, त्यानले
आपल्याला काय हाय?
आपल्याला काय माहित आम्हाला तर काहीच माहित न्हई काय करलं त्या तई एक एक विचारतात दादाली
हा
आमाले असूनही मइत नई काय घरी
आम्हाले काहीच महीत नई बई त्यातलं.
म्हणून मग त्या बरोबर घुसेला त्याले माहितीय, आणि त्या कोर्टातल्या बई हुत्या.
हो.
त्याच्या कोण होतियो माहितीय, सगळं हे करान तेही करान, कसं काय करतात काय माहित बाबा
काय मईत बई बाई जवलोग हाय.
हो आता त्यायची वावर असशील ना, पेरणी हे ते सगळं त्यालेच करा लागती ना,
मग काय तर आता सगळीच्या पेरण्या झाल्यान. कोणची पेरणी दाखवतात. काय मी तेनी पेरलोशिन ना, आता
हव त्या दिवशी गेलते बी आमच्या वावरात.
हा.
ते माती पाठवली दे न, पान्य माती प्रशिग प्रतीक प्रशिक्षणासाठी काय तो?
हा.
त्यामध्ये खंणलं खड्डा हाव मातीची तपासणीसाठी पाठवलं.
हा.
ते केलं ते न न आणखीन आता डबल काय नी काय दाखवला एक एक एक ऑनलाईन दव लागते म्हणती.
हम्म.
काल गेलतेे ग काल ते काय म्हणत
बरं दहा मिनिट झाले ना, बाई आपले फोन कठींना व्यस्त जाईन हो झाले. रिकामाजइन कॉल.
बरबर ठीक हाय हाव.